हॅलो, हा काय करलय वहिनी
काय नाही बघ चालूय स्वयंपाक करायलुय तू
हा वेळ झाला की.
वेळ जरा पुरण घातलीय ग
हा हा
हम्म तू काय करालास.
काय नाही बघा बसलेय मी पण
हा हा आज पुरण ते हे कराले ग अधिक महिन्याच पुरण घातले आज
हा हा पोरी मग
पोरी शाळेला गेलात आता येतात बारा वाजता.
होय ना, हा चालू झाली होय त्यांची शाळा
की ग आठ तारखेपासूनच चालू झाला त्यांची शाळा
हा हा
आणि काय करायल्यात रिद्धेश राई
रीद्धेश राई बाहेर गेलात खेळायला.
होय त्याला घातली नाहीस नाय का शाळेला तुला
रिद्दूला नाही इच अंगन अंगणवाडीतच घातलोय. तिथे घालणार होतो. तर आणि म्हटलं पुढच्या वर्ष घालूया म्हंटलं.
हा हा हा. पुढच्या वर्षी अजून तर बसतो का तिथं अंगणवाडीत.
बसतोय आता बसाय लागला. एक महिनाभर दमवला परतम बसतोय आता.
हा हा. जरा एक वर्ष सवय होउ दे पुढच्या वर्षी इथ घाल त्याला पण चांगलंय ग हित कस आपल्या गावातल्या गावात असल्यामुळे आपल्याला पण कीणी मिटिंगला बिटिंगला जायला येतंय लगेच. आता तू दुसरीकडे घातलीस तर कस जाणार सांग?
होय. ते अवघड येतय.
ते त्यामुळे आपले हित गावातल्या गावात इंग्लिश मेडीयम हय घाल हित चांगलं आणि शिकवतात पण चांगलं.
तेच तुम्हाला विचारणार होत तुम्ही ते चांगलं शिकव त्यात आ काय म्हणून? मग ते काय फोनच केले नाही या वर्षी म्हंटली त्यांनी म्हटलं नको, इथंच घालं एक वर्ष त्याला सवय लागू दे. परत तिथं घालता येते.
होय. तेच की पुढच्या वर्षी घातलं तर चालत की पुढच्या वर्षी पण आणि चांगलं शिकवतात. आणि वळण पण लागते ग पोरा ना. सगळ्याच गोष्टी तर वळण लागते म्हणजे अदर क्टिवि्हटी पण सोड आणि जेवणाच पण वळण लागते. पोरना आता टु्बूच तुला माहतीच आहे की जेव त्या का नाही ते पहिल्यापासून. खर आता तिथे शाळेत गेल्या पसन कणी हा व्यवस्थित त्यांच टिफिन च चार्ट असतं. म्हणजे सोमवारी अ कडधान्यं आणयचं म्हणजे म टकीची उसळ मुगाची उसळ असलं आणायच मोड आलेलं काय पण कशाची पण भाजी चपाती आणा तुम्ही आणि नुसता तेच नाही त्याच्यासोबत एक छोटा डबा आणायचा त्या छोट्या डब्यात ना आणि अ ह्या नाहीच ड्राय फ्रूट्स ड्राय फ्रूट्स मध्ये एक दिवस बदाम असते एक दिवस खारीेक कसते एक दिवस शेंगदाना अस लाडू घेऊन यायचं असं वेगवेगळं सांगतात त्यांनी आणि व हो दुसऱ्या दिवशी मग मंगळवारी कुठलं पण एखादं फळभाजी म्हणजे कि बटाटा, वांग, भेंडी अस हे आणायचं तिसऱ्या दिवशी पराठा आणायचं. कशाचा पण तुम्ही पराठा करू शक मेथी हे ते म्हणजे असा पराठा करायचा की जे पोर खातनीत मग त्यात बीडचा पराठा दिलीस तरी चालतय. पोर बीठ खायला बघत नाहीत नाही जास्त
होय होय
हा मग बिट चा पराठा असं काहीतर करून द्यायचं ते दही द्यायचं सोबत त्याच्या आणि सोबत एखादं लाडू शेंगदना अस देयचं मग त्याच्यानंतर गुरुवारी भात असते भातामध्ये प्रकार काय पण आमटी भात द्या मसाले भात द्या सगळ्या भाज्या मिळून पुलाव करा. नाहीतर दूध भात द्या काय पण द्या आण त्यासोबत एक फळ द्यायचं म्हणजे की पोट भरत नाही नी भातानं पोरांचं मग एक फळ द्यायचं त्यासोबत असं आणि मग आता आपलं गुरुवारी बाजार अस ते म्हणून मग शुक्रवारी पालेभजा आणलेल्या असतात आयांनी मग शुक्रवारी पालेभाजी आणि भाक करी आणि त्याच्याबरोबर गा जर काकडी, टोमॅटो हे सगळं सॅलेड म्हणून द्यायचं. त्यासोबत खायला आणि शनिवारी मग पोहे ऊ पीठ, इडली, डोस असलं द्यायच पण त्यांची अट काय आहे शनिवार आसुदे नाहीतर ह्या आठवड्यातलं कुठलं पण वार असूद्यात त्या कधी तुम्ही बेकरीच प्रोडक्ट काय द्यायच नाहीत
हा हा ते बा चांगलं आहे अडचण
हा हा चॉकलेट गोळ्या असल काय आणायचं नाही पोरांनी खाताना दिसलं की मग अग तरी का नाही ग्रुपला मेसेज टाकत्यात आता एखाद्या वेळेस अ आपण म्हणजे आता भाकरी वगैरे आता केलो नाही तर त्यांनी मेसेज टाकत्यात स्पृहा जोशी अ टिफिन चॅट प्रमाणे टिफिन नाही असं म्हणून मॅसेज टाकत्यात
म्हणजे स्ट्रिक्ट रुल आहेत चांगलं वळण आहे
हा तेच की आणि नुसता खाण्यापिण्याच नाही सोड शिक्षण पण चांगलं आहे शिकवतात पण चांगलं आता तुला सांगू सायला तपसनच एक एक शब्द वाचायचा आता नुसता ती एल के जी झाली ति एच केजी ला गेले एल केजी ला असतानाच ती अ एक एक शब्द अशी वाचत होती अक आट कॅट असं वाचत होती ती त्या वेळेला गेल्या वर्षी म्हणजे एवढं चांगल शिकवत्यात
चांगलं काय सोडा म्हणतात
हम्म
म्हणत थोडा चांगला आहे म्हणून सगळेजण म्हणूनच मी घालणार होत खरं आणि म्हटलं ह्याला सवय तर लागयला पाहिजे नाही उगाच घालायचं परत ह्यो रडणार
हा होय जरा आणि पुढच्या वर्षी मोठा झाला क नाही जरा समजते घर
होय होय तेच नाही
हम्म.
पोरगी लहान असल्यामुळे मला अवघड होतेय आणि हितल्या हित माहित कसं कोण पण जाऊन घेऊन येत
घेऊन येते होय तेच ख बरं पडते ते जवळ हाय सगळं चांगलं पण शिक वतात. आणि तसं बघायाला रिक्षाची पण सोय आहे. पण आता असतात की घरात कोण तर कोण तर
होय असतात सोडा घरात हाय तिथं. आणायला सोडाय.
होय आणि हे पण आहे का इथं आरटीची पण सुविधा आरटी म्हणजे काय माहि ती का तुला?
नाही ओ.
आरटी म्हणजे असं असते ते पोरजावेळेला एच केजी ला जातात. एच केेजी म्हणजे मोठ्या गटात म्हणजे आता पुढच्या वर्षी पहिलीला जाणार असतात. तर जेवेळेला ते एच के जी ला असतात. त्यावेळी जानेवारी महिन्यामध्ये एक फॉर्म निघतोय हे सर कार तर्फे आहे म्हणजे गव्हर्मेंट आहे गवर्नमेंट चा रुल हाय ह्यो की जे सी. बी. एस. ई शाळा आहेत की नाही तर सीबीएसई शाळांना पंचवीस टक्के शिक्षण फ्री मध्ये असते. म्हणजे कि शाळेतल्या म्हणजे एच के जी मधल्या मुलांना पा चं मुलांना पहिली ते आठवीपर्यंत शिक शिक्षण फ्रि मध्ये. म त्या फॉर्ममध्ये नंबर लावा लागतंय, आपल्याला फॉर्म भरून आपला नंबर लागतो, का हे बघायला लागतय. आपला जर नंबर लकिली लागला. तर मग तू जर रीद्देशच आता हि त काय आठवी पर्यंत नाही, या पण रद्देश चौथी पर्यंत तरी शिक्षण फ्री म होते बघ. आता शिक्षणाचे नु ता त्यांचा वैयक्तिक शिक्षणाचा खर्च म्हणजे, एक पाच सहा हजार रुपये तर वाचतात ग तुझे.
होय होय वा.
हा मग चार वर्षाचा पाच हजार. मला. की ते झालं बकी सक्स ब चट चोवीस वा प्र व सहा हजारच राहणार आहे कासा. पुढच्या वर्षांनी वाढत जाणारच की त्याची हा आणि आपल्या गावात एवढ फॅसिलिटी असतना, आणि कस गावात नंबर लागतोय, ससा बाहेर याच्यात कस जास्त संख्या असल्यामुळे नंबर लागणार. डा हा त्यामुळे मग इथ. हो तर इथही ट्राय करायचं बघ.
आणि आता कस आहे दिवस चांगला नाही कधी.
होय भे आणि कुठं एवढेढशी बारके पोर हा एवढडशी बारके पोर आणि त्यांना. एवढा लांब घालतेस तेवढं वय तर पाहिजे मोठी झाली चौथीच्या पुढं चालते म. चौथी नंतर समजायला लाग ते जर कळते पोरांना आता काय. समस्या सांग पोर ना.
त्यांना काय समजते. आणि आधीच कसं आहे रिद्धेश आमचा. आधीच घाबरट आहे, जरा त्याला लहान असल्यापासून भीती पडल्या. किंवा असं जास्त भहेर जाऊन. सवय त्यामुळे तो कोणी घाबरत आहे, त्यामुळे मी त्या वर्षी सवय. तथ घा ज त्याला बैर. म्हणजे त्याला. सवय झाली कण नई. लांब राहायची म्हणजे कसं दिवसभर मग तिथं घातलं तरी चालतं
हो क हम्म तस चालतेय मग आणि चांगलं आणि कसं ह्या णजे आपल्या म्हणजे उळखीच्याच आहेत ना सगळ्या तेवढं काय आहे नाही ग तुझ्या पण आता असते हा मग तेच क मग तेच म मला हा ढखय त्यामुळे तुला पण काही टेन्शन येणार नाही ग.
होय बय
प्रत्येक लक्ष देता प्रत्येक मुलाकड प्र प्रत्येक मुलाकडे वैयक्तिक लक्ष देतात त्यानी असून बबा हला पघयच हला सडायचे तसं काही नाही. एक ते एक लक्ष देतात परत कराटे घेत. शाळेत शनिवारी स्पोर्टस असते, बाहेर स्पर्धेला न च पुढच्या अभ्याकस अभ्या कसला फी भरायची आहे अस पण हे जे बाकीच आहे कराटे डान्स डान्स मंगळवारी यांनी काहीतरी शुक्रवारी असते वाटत आठवड्यात ना दोन दिवस डान्स ् असतो. बाहेर शिकवायला होय होय होय
चांगलंय शाळा मग
परत ोडस सॅटरडे पूर्ण स्पोर्टचा ड्रेस डे असतो त्यांचा त्या दिवशी पूर्ण खेळच घेतात. मुलांना वेगवेगळं इचलकरंजी लां स्पर्धेला पण नेतात पोरांना
होय मग चांगला आहे की, म्हणजे मुलांना बाहेर पण सवय पडावीत.
हा आतापासूनच होय.
बाहेरच जनरल नॉलेज पण येते ना.
होय. आणि हे सगळ फॅसिलिटी आपल्याला आपल्या गावात म्हणाले तर कशाला दुसरीकडे जायचं म्हणाली.
होय होय बरोबर आहे. आपल्या गावातल्या गावात आप.. आपलं पण लक्ष राहतय आणि सगळंच होतं नाही चांगलं मग पुढं परत मोठ... ते झाल्यावर काय बाहेर घातलं तरी पण काय एवढं टेन्शन वाटत नाही...
हो तेच की आता आहे म्हणून ग नसतं तर घालायला लागल... असतं आपल्याला... हाय तर कशा चान्स सोडायची. म्हणाले.
होय होय.
आणि आता एकदा बेस घट्ट झाला तर आप.. आपल्याला पण पुढं टेन्शन नाही ग पाचवीनंतर... तुला बघायलाच लाग लागत नाही पाचवी आता मी टोबू.. अभ्यासच घेत नाही तीज ती अभ्यास करते. सगळं तीच तीच काय असल ते हम्म हुशार आहे सोड... होय.
जरा साईश बारकी असल्यामुळे एक आणि वर्षभर... तिच्याकडे लक्ष द्यायला. पाहिजे. साईशा बारकी असल्यामुळे तिच्याकडे... आणि एक वर्षभर लक्ष द्यायला पाहिजे.
होय अगं तुला सांगू ती तिचा अभ्यास करून तिचा पण अभ्यास घेते.
होय चांगला हाय कि मग...
अ आपला अभ्यास पूर्ण करता काय होय काळजी घेतल्यास ती.... ज... तुला सांगतीया आणि ते असं.. ट्रिक नं अभ्यास करतीया गं.. तिला पण सांगतीया अग असं नाही असं.. करायच मग असं लक्षात ठेवायचं मग ही पण लगेच आतुच आईकून लगेच... अभ्यास करताय ते पण..
आणि हे वरचा देशला पण कसं त्यांची... सवय दोघींची साहिशाची... त्यामुळे कस तिथं घातलं की त्यांच्या होय होय नुसतं हागु करतोय परवा दिवशी तुमच्या घरी आलेला कुठे आलता तो
होय मस्त रा राहिलेला कि जर
तेच की रात आता पण म्हणाल तर अकू येणार आहे काय म्हणून खेळायला म्हटलं अ्कू शाळेला गेली असल म्हटलं
होय त्यांना कोण आणायच आणायचं आवघड होते तिकडे आणायला सोडायला कोणतर पाहिजे
कोणतर पाहिजना बसनं अवघड आणि काय मग जेवण तुमचं
क चालू आहे बघ ते जरा हे करायलोय धोंडे करायला लागलोय म्ह जेवायच थोडंवेळानं आ दोघी आल्या नंतर
चाल
हम्म चाल ठिव काय म
हा हा
हा